हा बोला हॅलो बोला
मला वाटलं नाही लागणार की काही कॉल पण लागला यार
मला पण तसच वाटाल तर नाही लागणार पण लागला
हा लागला मला ना तुमच्या याच्याबद्दल खूप ऐकायला आवडतं यार अ तुम्ही मला सांगा ना की काय काय करतात? अ आता रमजान ईद ईदच्या वेळेस काय काय करतात?
म्हणजे असं दुस एकमेकांना शुभेच्छा देणं परत ते खीर असते ती एकमेकला द्यायचं मग जेवायला घरात असं जेवण बनवून जात म असं आपल्या शेजारच्या वगैरे लोकांना आपण हे करायचं जस आपण दिवाळीत फराळ वगैरे देतो ना तसं ते खीर वगैरे द्याय अस आलेल्या पाहुण्याच अस वेलकम करायच मग रमजान ईद मध्ये ना कोण ल मोठ्यांनी लहानांना ईद देतात. म्हणजे असं नवऱ्याने वाइफ ला किंवा मोठठ्या माणसाने मुलांना वगैरे अस
मजा येत असेल ना
हो येते मजा असशी अस होत ना कि तुमच्या मध्ये आम्हा तुमचे सण म एक्साइटमेंट असते आणि तुमना आमच्या सनामध्ये एक्साइटमेंट असत ते असं आपण बघतो ना त्यामुळं
ती मेहंदी वगैरे कधी लावताात तुम्ही
मेहंदी अस कोण कधीही लावू शकतो पण ईदजा आदल्या दिवशी लावतात. कोण त्याच्या आदल्या दिवशी लावतात त्याच्याकडे टाइम असेल तसे लावतात.
आणि ती नवरी कोणत्या मुलीला बनवतात पूर्ण सात शिंगार करतात तिचा बांगड्या वगैरे घालतात. मस्त कपडेल घालतात तस
कधी ओ ते?
कधीतरी करतात ना तुमच्यात एका मुलीला नवरी पूर्ण नवरीचा साज शिंगार करतात
आमच्या तस कधी ते असं खूप वेळा कर
ईद च्या वळेसच करतात ना काहीतरी
कधी अ ते असं फर्स्ट रोजा वगैरे धरल्यावर करतात हो
अच्छा म्हणजे पहिला
ह जिंचा लहान मुलांचा जिचा आता फर्स्ट जिनी आता फर्स्ट उपवास के ना, तर... त्यांनी तेही सास शिंगार वगैरे करणारी करतात, नाही करणारी नाही करतात, असं पण असत. तर...
हा- हा- हा
हम्म..
तुमच्याकडे बांगड्या पण वेगवेगळ्या व्हरायटीच्या भेटतात ना?
पोपटी मरुनिश वगैरे असे खूप असतात. पण लग्नात तर जास्त करून अ.. पोपटीज घालतात, हिरव्या पोपटी अशा घालतात.
मला डिझाईन लय आवडते यार डिझाईनर बांगड्यालई आवडतात यार,
हम्म.. हम् -हम् बांगड्या असं म्हणजे ते- पुण्या साईड वगैरे बांगडा खूप चांगल्या मिळतात. पुणे, मुंबई साईड
मुंबई साईला काय नाही भेटत?
भेटतात ना तिथे आपण त्या -त्या मार्केटला गेलो ना? तर भेटतात.
काय माहिती पण मी खूप- शोधल्या बांगड्या चांगल्या, नाही भेटत यार,
तर पुण्यात ना कोंडवामध्ये गेलो ना, तर... तिथं काही दुकाने आहेत तिथं भेटतात. बं ऑनलाईन पण भेटतात की ऑनलाईन बघा तुम्ही सर्च करून.
ऑनलाइन बरोबर भेटतात. पण त्याची साईज पण आपल्याला- चांगली पाहिजे ना भेटली पाहिजे ना?
असतो ना तर तिथ आपली साईज सांगायची अस किती आहे? दोन आहे का? असं सांगायचं. ते भेटून जातात मग,
मग तुम्ही काचेच्या बांगड्या घालतात की अशा-
आता मी डे डेली वईल कडेच घालते, लग्नानंतर थोड थोडे दिवस काचेचा घातल्या. आणि आता कसं काम- वगैरे अस त्यामुळे कडेच घालतो कडेच सुट होतात ते तस- काच वगैरे फुटते ना?
हम... हम...
आम जास्त कडीच घालतात.
अच्छा चांगलंय,
हम्म.. तुमच्यात हिरवा चुडा भरतात ना? लग-
हा लग्नात लग्नात हिरवा चुडा भरतात आळला- तुमच्यात साध लग्न करतात ना?
कारण आणि मोठ मण ज्यांच्या जच्या ऐपती प्रमाण करतात. ते
आता आमच्यात बघा कंपल्सरी असत, हळद- लावणं हे करणं ते करण तस-
ती हळद लावतात, परळ ते खेळ वगैरे असतात नवऱ्या नवरीचे- परत रिसेप्शन असत, लग्न असतं, लग्नाच्या आधीचे- हळदी कोणकोणते सवासनी? आमच्यात ते त्याला बिया म्हणतात, तुमच्यात सवासनी म्हणतात. तर ते असत एक- खी दिवशी जास्त खूप कार्यक्रम असतात. परत बांगड्या भरण नस- ता एक दे म्हणजे असं असत खूप कार्यक्रमा अस- मेहंदी असते
मग मग लग्नाच्या वेळेस आमच्यात क सुमंगळाष्ट टका होतात ना तसं तुमच्यात नसतील होत ना
नाही नाही आमच्यात स होत फक्त आमच्या ज्या धर्मात रजिस्ट्रेशन असतना तेच होतं रजिस्ट्रेशन होतं आमच्यात सह्या वगैरे होतात रजिस्ट्रेशन होतो आणि विचारतात तुम्हाना मंजूर आहे काय मग विचारल्यानंतर सह्या वगैरे होतात
अच्छा
हा जस कोर्टात असतं ना तसच आमच्या सेम असत कोर्टात जसं असत तस
कोर्टात कोर्ट मॅरेज पाहिलंय का तुम्ही
त्याच्यात काय नस विचार सगळे डॉक्युमेंटस फिल करून नसते ना मी मोबाईल व बघितय म्हणजे रीलल्स म वगैरे ते मध्ये ट्रेंड आला नव्हता वय तर त्यानंतर मी असं रियल मध्ये मी तर कधी बघाय नाही
अच्छा
रिअलमध्येध्ये कोण बघेल तस रिअलमध्ये मी काय नाही बघायला ते मध्ये ट्रें ला नव्ह ते व्हिडिओ करून टाकायचेत बघा आणि ते व्हायरल जात होते
हा हा
इनस्टावर नाही आहे ना त्यामुळे मी इंस्टावरर आहे त्यामुळे थोडे मी रीलस बघते ना
हम
त्यामुं मला ते कळलं
अच्छा
ह तुम्ही इन्स्टावर का नाहीये
मला बुजच नाही करता येत इषा
असं काय आवड नाही सोपंच आहे युट्यूबर आहात ना
हा युट्यूब सगळ्यांना
हा मग युट्यूब तस सारखं इंस्टा आहे इस्ट कस आपल्याला उकलतं की काय जगात चालय वगैरे एवढं असं करत कोण असं आपण बघल तसं असत त्यावर पण
हम्म हम्म हम्म
म्हणजे आपण कशी रील बघतो आणि आपण कसं ते हे करतो म्हणजे युट्यूब जस सेम आहे ना तसच आहे इनंस्टावर पण असं काय वेगळ नाहीे ट्राय करायचं आता तुमचा ओन मोबाईल आहे ना
ओपो
नाही नाही म्हणजे तुमचा स्वतःचा फोन आहे ना का मम्मी पप्पांचा आहे
नाही माज स्वताःच आहे
हा मग तुमचा स्वतःचा असल्या वेळ चालतो ना
करून
तुमच्या भावाला वगैरे येत असेल कि मुलांना सहसा येत
हा
हा तेच की मग त्याला थोडं विचारायचं तो पण सांगायलास की तुम्हाला
ते पण विचार न एकादिशी
हा शिकायचं सगळं या जगात सगळं शिक शिकायचं
मग यांत्रिक त तांत्रिक जग आहे म्हणतात टेक्नॉलॉजीचच जग आहे त्यामुळे शिकणं
महत्वाचं हो महत्वाचं आहे
हम्म
आता तु ग्रॅजुएशन क के कॉमर्स मध्ये
कॉमर्समध्येध्ये बँकिंग मध्ये जॉब शोधा ना मग तुम्ही ग्रॅज्युएशन केलं तर कॉम्पिटेटिव एक्झामची तयारी करा
आता कसं मी एखाद्या तिथ इंटरव्ह्यू देऊन आलाय आणि असं मी ब शोधते कस बँकित कस चालय प्रयत्न करायले
अजून काय काय येतं तुम्हाला
अजून असं काय तू तू एवढं काय हे
मुलींच्या आवडीली असतात ना.
हो. मला खूप शिकाय मला अजून असं शिकावं असं वाटत. एम बी ए वगैरे पुढं पुुढं काम करावास आणि मला असं काम करून हे करायला खूप आ कात पण कसं आहे आता काही शेवटी मी येेते पुढं काय चालत नाही.
हा. मग तुम्हाला छंद काय तुमचे
मला ना असे छंद म्हणटले मला असं ऑफिस काम करणं हे मला बा काम करायला खूप आवडतात. मला घरच एवढं आवडत नाही.
मजबुरी आहे ना कराव तर लागणारच.
करावं तर लागतोच लग्न करून दिलं म्हणलं.
बाळाचा चान्स घ्या लवकर लवकर.
घ्यायचा की तुम्ही प्र हे प्रेयर करा.
काय प्रियर करा आता लग्न झालं म्हणजे होणारस ना.
हा होयच.
ह कधी ना कधी
तुम्ही दोन वर्ष का गॅप टाकायला लग्नाला लवकरच करा की लग्न. तुमचं ग्रॅज्युएशन पूर्ण झालं ना तर तुम्ही माझ्यापेक्षा मोठ्या असतील.
हम जाऊ दे तु् किती वर्षाच्या आत
मी चोवीस चोवीस मला लागले.
ह मी तुमच्यापेक्षा एच वर्ष मोठी आहे. प मी पंचवीस वर्षाची आहे.
हा मग तुम्ही सत्ताविसाव्या मध्ये लग्न करणार का?
हा
असं ठरवून अस घरी सांगितलंय काय?
मी ठरवलं त स दोन हजार सत्तावीस मध्ये होते. दोन हजार एकोणतीस मध्ये करायचंय मला
एकोणतीस खूपच लाम झालं कि सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस
एकोणतीस वर्षाची म्हणजे, बरोबर होऊन जातं ना चांगलं. मला एकोणतीस मध्येच कराय.
ह पण तस लईस्लामबद गेला, तर तशी स्थळं पण मि यायला पाहिजे जर चांगलंच. थळ आलं तर काय हरकत आहे.
हा तस का.
हा जर नाहीच मिळालं तर त्या वर्षी बघायचं. जर चांगलं स्थळ आलं तर मग काय हरकत आहे. बघायचं मग घरातली अशी तयार आहेत काय.
काय माहिती आता ना मी तुम्हाला कॉल करते. बघू टास्क आहे का एकदा हे हे कर.
चेक करता का नाही, तुमचे दोन झा तुमचे टास्क कमप्लीट झाले ना.
काय माहिित आहे चे करून बघते स
हा नाही तर मी अजून एक लावला असता, दहा मिनिट बर चेक करा. चेक करा नाहीतर मी अजून एक लावला असता म्हणलं.
नाही मी चेक करते ना.
हा चालतं.
कट करा तुम्ही.